हा.
तेच लई मज्जा येईल येईल बाई खरं.
होय. असायला पाहिजे तसे सगळे असायला पाहिजे ग.
हो आणि सगळी सेपरेट झालात सोड आता तर कोण असं नाही आहे.
नाहीच की आता माझ्या बर्थडे पण आपण भेटू शकत नाही असं मला वाटलं.
का?
कारण भक्ती कसं येणार आता?
हा भक्ती नाही आम्ही आहेत की दोघी बास.
खरं तरी पण बघ माझ्या कायमच्या बर्थडे बघ. पहिल्या वर्षाच्या बर्थडे कोण नव्हतं कोणत नव्हतं सेकंड इयर ला तू अ
सेकंड इयरचा केलतो की स्टिफी नव्हती त्या दिवशी.
हा तेव्हा स्टेफी नव्हती दुसऱ्या वर्षी तू नव्हतीस.
हा तिसऱ्या वर्षी मी नव्हतो.
हा आणि आता यावेळी भक्ती नसणार.
काय नवचं बाई सर्व आहे की ग. मग. थोडं आता बघ म्हणजे आता तुमच्यात किती किती दिवस करतात असं?
आता पहिला तीन दिवस न आता त्यांच्यात कसं कसं म्हणजे प्रत्येक म्हणजे ह्याच्यावर असते म्हणजे पुढं सणवार असलं काय तर कुणा त्यांच्या घरातल्याना जर लई दिवस कारण ते कार्य झाल्याशिवाय बाबाने त्यां जायचं नसते ना घरात मुलग्याना त्यांच्या मग त्याच्यामुळे त्यांनी करतील मला वाट ते लवकर जर झालं त्यांच बारावी तेन अ बग पहिला तीस तीन दिवस दहावा दिवस बारावा आणि तेराव असं असते.
हा हा आणि ते घरात जायचं नसते म्हणजे?
घरात ना बाहेर जायचं नसते ग.
म्हणजे तेवढा दिवस जायचच नसते वय?
हा बारावी झाल्याशिवाय घरातन त्यांच्या मुलग्यांन बाहेर जायचं नसते.
म्हणजे काय पण सामान तेन आणायला मग
नाही नाही नसतय जायचं आता माती दिवशी कायतरी टक्कल करत्यात दहावी दिवशी दहावी मग ते टक्कल केल्यावर बारावी करत्यात मग तेरावी म्हणून अ त्या गोड जेवण म्हणजे गोड जेवण करून घेऊन यायचं असतय पोळ्या, जिलेबी अस काय पण म्हणजे त्यांची लेख आहे ना आता त्यांची आती असं नाही जवळचे जे पाहुण्यात की नाही त्यांनी घेऊन यायचं असतय
हा हा
आता आती भक्ती ची आती आई कस असतय ना जात नाही ना भक्तीच्या हाती पण इथेच बारा दिवस राहिलेल्या असत्या
हा
ते कोण माहिती आता कोण घेऊन येईल आता कोणत त्यांचं जवळचं पाहुण त्याच्या माहेरचं मम्मीच्या माहेरच कोणतर घेऊन येईल किंवा आजीच्या माहेरच् कोणतर घेऊन येईल असं घेऊन येत्यात मग ती त्यांची जी मुलगी आहे का नाही भक्तीच्या ते त्याला गोड तेन पण करून घालायचं भक्तीच्या आत्तिला पप्पांना आणि मग तेनं जात्यात. आणि मग गेलं की मग हे करायचं. मग झालं मग त्यांनी कामावर पण जाऊ शकत्यात मग हे त्यांनी लवकर पण करू शकत्यात. नववी दिवशी सगळं करत्यात एक एकजन दहावी दिवशीच सगळं करत्यात. एक एक जण माती दिवशी सगळं करत्यात असं असतय.
हा हा आमच्यात कस अ तीन दिवस ते चिराग असतोय बघ ते लावल्यावर जर घरातली म्हणजे अत्ति बघितली आमची तर मग नव दिवस राहायच जर नाही तीज्या आदिच गेलीती बघण्या ते तर म तीन दिवस म्हणजे तीन दिवसाच्या आधी जाऊ शकत्याती अस.
व्हय व्हय सेम पण आमच्यात तस असतंय आमच्यात पण.
आणि पोळ्या म्हणजे अत्ति घेऊन या म्हणजे गोड तोंड करायला आत्ति घेऊन यायला पाहिजे असं.
हा नाय आमच्या आत्तीचं तोंड गोड करायला म्हणजे जेनी वारल्यात क नाय त्यांची कोण मुलगी असेल क नय तिच्यासाठी घीऊन यायच असतंय. मुलगी किंवा त्या वारलेल्यांच्या बहिणी हा घरातल्या ज्या मुली आयत क नई बहिणी असं त्यांना पण आमच्यात कस तय आता माती दिवशी ते दिवा ला आवले असते म्हणालीस क ते माती दिवशी जर जेनी राहिल्यात त्यांनी जर माती दिवशी गेलीत तर चालतंय. म आधी मधी कधी पण येऊन जाऊन करू शकत्यात. पण जर माती दिवशी गेली नायत परत तर त्यांनी बारावी पर्यंत राहीचच कंपल्सरी राहायचं असतय बारावी झाल्यावरच म जायचं. माती दिवशी राहिला तर परत जायचं नसत पुढचे नऊ दहा दिवस जायचं नाय
हा. म्हणजे ते बघितल्यानंतर म राहायला लागतय?
हा राहायचं जर माती दिवशी गेली तर चालतंय काय प्रॉब्लेम नाय. पण आज माती झाल्याव उद्या जातो असं म्हणलं तर चालत नाय मग रायला लागते बारावी होय पर्यंत. म आता त्यांच आजोबा कधी वारल्यात काल परवा काल गेलतो काय?
कालच गे
हा मग बरोबर माझ्या वाढदिवसाशी दहावी येतीय त्यांच्या आजोबांची.
हम्म, म तिला तर जमणार नाय सोड.
नाय ग.
बघूया आता ही काय म्हणतिया स्टेफी काय म्हणतिया बघूया की.
हम्म.
काय होतंय?
तर कस तर वाटतय ग मिस होताय की नाय आपण आता सगळं बड्डेच कायम केलय संग संग.
व्हय माझा बड्डे तर दोनदा झालं या टायमाला तर. क्लासमध्ये एक झालं आणि कॉलेजमध्ये एक झालं.
घरात तुमच्या घरात गेलतो.
व्हय आमच्या घरातच गेलतो कुठं जागा होती तिथं करायला.
व्हायचं की.
म तिथं गेलो म क्लास मध्ये केला.
मज्जा येतीया खर असं चांगलं वाटतंय ग आपल्या फ्रेंड्स आहेत हे अस.
व्हय तेच की. तिथ पण मज्जा केली सोड खरं. खरं सगळ तूं तिलां जवळं असं आहे व ट्रिप तरं मलां लेई आठवत्यां लेई म्हणजे लई
कांलच मंग मी माझ्यां बहिणीला चं सांगालतो बघं ते फ्री च आपलं सगळं मज्जे सांगत बसलेलो
हां हां सगळ्यांत म्हणजे मलां जे आवडले ते म्हणजे ट्रिप बघं सगळ्यांत बेस्टं आपणं मेमरीज ठेवलेत्यां मध्ये अहं त्यांचं दोन दिवसांत आपणं लई कायं कायं केलंय
बक्की रीलल्स रीलस एवढ्यां भल्यां केलोय कायं मज्जांच मज्जां केलोय
भांडणं केल रीलस केलो आंगऊपणां केलो
होयं
मांजर मांजर म्हटलो हम्मं केलो तेचं की नांचलो केवढो
होयं गांडी धांड धांड गांडी हलांलती तरी नांचलतो धनांधनां
तेचं की
होयं असं ट्रीप अजूंन एकदाचं व्हायंला पाहिजे की नाहीं गं आपली जे जवळं जवळंची आहेतं कणी आपली म्हणजे जवळं म्हणजे कोणं आपणं चौघी पांच जणी
तेचं व्हायंला
असं सगळे मस्तं पैकी चवघी असं स्टेला विलां गेलोय असं तसं वहांयला पाहिजे एक एक दिवसं कां होईना होयं दुबेरच्यां स्टेवरं केवढी चिडलेली होती गं बाई
तेचं की आपली व्हांयला पाहिजे चलं असली ट्रीप एकदाचं
बघं की स्टेला खरं तसं घरातले लई असतं ग लहांन बाळं असल्यांवाणी करतांत त्यांत सोडतं नाहींत कुंठे एक दिवसांसाठी सोंड मलां ट्रेकिंगला जायचंय गं पावसाळ्यांत पन्हाळ्यांला खरं कोणं आपणं कसं जाणारं शेफीला सांगायचं म्हणूंन विसरलं बघं तिलां सांगून बघूंया कायं
सांगून बघांयला पाहिजे तिलां आपल्यां वर्गातली वर्गातले कोणं येतं नाहींत गं वर्गातले आपले पूर्ण जणं आलेत की नाहीं लई मज्जां येईल
होयं ते करं होयंच की आणि कसली मज्जां येतं खरं फिरांयला पन्हांळा पन्हांळा किंवा रामलिंग म्हंण मज्जां लई येत्यां
ट्रॅकिंग करांयला आंता सगळी यांयला पाहिजेत असं
होयं
तयार होऊंन कां नाहीं
होयंच की तरं पर्वा माझी बहीण गेलं ती बंग गांडीवरूंन गेलं ती रामलिंगला अं तिकडं गेलती कसं तिघीचं गेलंत्यां त्यां
व्हंय
तरी पणं म्हणजे गांडीवर नाहीं टिप्पल सीट माझ्यांपेक्षा बारक्या आहे अंग ती गांडी शिकवलं आम्ही बिझनेस काढलोय बघं दोघी ती
ती होयं
हां गांडीवर भेटते तीचं हां म्हणजे म्हणली मला मी म्हणलं तिघीच गेलायसा तुम्ही? म्हणल अगं नाही ठरवलेलं सहाजणी आणि गेल्यात तिघी जणी आणि गेलोय तिघी जणी.
असंच होतय ते.
असल -असल हसलोय सांगतो तुला. मज्जा मी म्हणलं आम्ही आमचं पण असंच ठरतय ठर ते खरं आपण असं ठरवलं आणि कधी चौघीन ठरवलं आणि तिघीच गेलं अस कधी झालं नाही सोड गेलं तर आपण चौघी जाताय नाही तर कोणच जात
होय गेलो तर चौ चौघच जातोय नाही तर जातच नाही आपण.
तुला क्रिमी क्रिएशनच हे पाठवलंय मगाशी बघितलीस?
बघितलो रिॲक्ट केलंय की.
अनेकदा जाऊया काय?
जाऊया की.
तवा मोमोज खायला मिळालं नाही मोमोज खायच आहेत मला तिथलं भक्तीच भक्ती सांगाली नव्हती होय मोमोज लय भारी होतत म्हणू
हा आणि मोठ मोठं पण होतं म्हणालती की नाही?
म्हणूनच की तेच की
तेच किती फोर्टी नाईन ला हाईत.
एकतीस तारखेपर्यंतच हाच. नाही ते फ्रायड आहे ते फिफ्टी फोर्टी नाईनला आहेत हे आहेत ते ट्वेंटी नाईनला आहेत वाटतं
स्टीम मोमोज
हा.
जाऊया की.
परवा एकदा मम्मी बरोबर तेच की. ऐकतीस तारखे‌ पर्यंतच आहे ते. होय.
हॅलो!
होय ग. एकतीस जुलै पर्यंतच हाय. आता आज तेवीस तारीख हाय.
आज तेवीस चार दिवस राहिल्यात.
ह.
बघुया घे. तुझ्या बड्डेला बघूया नाहीतर बघूया घे त्या आधीच नाही तर बड्डेला जाऊया आपण.
चालतय चालतंय कि मज्जा ये येत्या खर भारी
खरं आता लय आठवणार घे आपल्याणा सगळंच लय आठवणार आहे. मला तर असं वाटतय आपण परवा पण कसल्या कॉलेज मध्ये जाऊन पण आपण कसल वागलोय माहित आहे का ना
वयच की -
मला ते तर कसं तर असं रिग्रेट व्हायलाय मला ते
आता कधी जायला मिळतय कॉलेज म ते डायरेक्ट हे - हे काढायला तवा पण शिक्षक भेटत्यात नाही भेटत्यात काय माहित?
टि सी ला.
हम्म.
परवा पण मी गेलतो तवा कोणच नव्हतीत अनिकेत सर आणि संजय सर होतीत.
आत्ता जरी आपण गेलो तरी असच भेट हुणार ग आपली वरवरची थोड्या मिनिटासाठीची.
व्हय आणि मानेसर होतीत
होय असं आपण आधी कस लॅबला
हा.
लॅब ला जाऊन बसत होतो बसत होत- तो कावा पण बसणार कवा पण काय पण करणार वाटलं तर उठून येणार हे ह्या दारासन चपलं घालण आणि त्या दारासन पळणार ते सीसीटीव्हीत व्हिडीओ बीडीओ केलतो केवढं. काय काय मज्जा
सीसीटीव्हीत कसं केलतो मला लय हसू यायलंय बाई.
बघ कि ते जर रेकॉर्डिंग असलं त्यांच्याकड सेव आणि त्यानी नंतर बघितलीत हसा स्टेफीकडचं नाही ग शिक्षकांना दिसलं तर हसून हसून पडतील. करू शकतो कामाचं.
ते पण हसून हसून पडतील लय मण तेच की. आणि त्या दिवशी एक्झाम झाल्यानंतर किती वेळ थांबलेलो आपण बघितल्यास न्हवं.
होय.
मी तर फोनच ठेवलेलो हा तिथं आत.
होय वि
सलीम मामानी मला दिलीत म्हणून नाही तर मी तिथंच ठेवलो असतो बाळा.
त्यां त्यांच्या आणी आपलं पण बॉन्डिंग कसलं भारी झालत क नाही.
चांगलं आहेत कणी असं गेल तर असं विचारत्यात. हे करत्यात तेन खरं परवा काय नव्हतीत बाई त्यनी पण.
खरं लई लवकर आपल तीन वर्ष संपलीत असं वाटालंय की नाही.
होय.
आम्ही कसं कसं वाटतंय तसं असं लय वाईट वाटतंय खरंच.
तर सगळी ॲडव्हेंचर होते आपले ते तीन वर्ष.
हं होय बाई सगळं बघितलंय तीन वर्षात सगळं.
सगळं तेच की भांडण भांडी हे ग मोठ्याने वरडावरडी काय न्हवंच. आणि भक्तीची आणि स्टेपोची कसली भांडणं झालतीत.
कि आणि वर्गात सरांचं शिक्षकांच काव खायाचं टेस्ट चुकवलेलं आठवतंय काय? चेतन सराच्या तोंडापुढंच गेलतो मी.
पळत पळत काय पण केेलत आपण तवा कणी.
होय.
तवा जिबळे सरांचीच टेस्ट होती बघितली नव्हतीस भांडण करा भांडण क